हॅलो अरे इंटरव्हूचा कॉल आलता आज पर
पण का डाडू कसवायचं
असस सट
डायर उचल तर चालतय रे
चालतय काय अरे आवाज ये ना चालतो तुझ पण आवाज आलता आणि त्यांचा पण आवाजी आलता मग त्यामध्ये मी कन्फ्युज झालतो कोण असे बोलू मग नेमका मणून
असं ते मला तर काही तुझा आवाज येत नाही केल्यावर अर मी काय करालो माहितीय आहे माझा मी बडबडालतो
तुझ तू बड भलता अस म तुझ्या पडवा ला तस
अरे म्हणजे वन साईड बोलत नाहीत काय
हा हा हा अरे आ आता तिथनं मग इंटरव्यूसाठी कॉल आले कोल्हापूरमधला तिने काय म्हणायला आता आत्ता येऊन जातय काय म्हणाले ते
अ मग कोल्हाूरला का गेल तुमझ सकाळी
अरे ते दुसरं इंटरव्ह्यू होता हा दुसरा इंटरव्ह्यू आहे
म्हणजे तिकडे बी ते तस जायला गेलातस काय जॉबो
नाही नाही दुसरं ते लाईफ इन्शुरन्स होतय होतं ते सकाळचं होय
मग का काय म्हटलं तिथं
तिथं म्हणली ते की स्टार्टिंगला वर्क इन डे मध्ये मी अप्लाय केलतो रे
हा
आणि तिथं काय लिहिलेलं की बाबा ॲटलिस्ट वीस हजारपर्यंत पेमेंट भेटेल
ह
आणि
कुठं करायचं कुठं करायचं कोल्हापुरात काय इथं
कोल्हापूरातच
अ...... मग काय परवडतते रे
ऐकून घेणं मग त्यानंतर तिनी काय बोलली तर बारा हजार पेमेंट असेल म्हणली तिने अरे मी म मग त्यानंतर डोकंच फिरलं रे माझ तिथ त्यात लिहिले वीस हजार तुम्ही त्यालाय बारा हजार फक्त आणि कसं आणि पेमेंटचं पण कसं होतं तिथं बाकीच ठिकाणी कसं असतय? कि एक ते दहाच्या या दिवसात त्यांना ते पेमेंट देत बरोबर आहे पण त्यांचं तिथं कसं होतं पंधरा ते वीस या दिवशीमध्येच तुम्हाला पेमेंट भेटणार म्हणून
पंधरा ते वीस दिवसात
हा म्हणजे डे पंधरा ते वीस म्हणजे हा अस तारखेला तुम्हाला
अरे बारा हजार रुपये म्हणालाय तिथं सहा हजार रुपये तुझ पेट्रोललाच जाणार फक्त जाणं येन
होईच किं मग सहा हजार एवढं नाही मे बी शंभर रुपये दर दिवसाच
अरे पस्तीस पस्तीस सत्तर किलोमीटर हुतय एकशे तीस रुपये द कायम भला ना पेट्रोलला साडेचार हजार रुपये ह
पेट्रोल ला जाणार.
साडेचार हजार रुपये तर पेट्रोल ला जाणार मग उरणार काय तुझ्याकडं?
तेच ना म्हणून तिने बारा हजार आणि आता मी त्यांना सांगितलो. हे बघा मॅडम असं असं हाय. माझा प्रॉब्लेम नेमकं कारण मी त्यांना सांगितलं. मी कंटिन्यू मॅडम दोन तीन दिवस झाल. अपडाऊन करायलोय कोल्हापूर टू इचलकरंजी इचलकरंजी टू कोल्हापूर इंटरव्यूसाठी प्रत्येक ठिकाणी मला माझं अनुस तर कुठही पेमेंट म्हणजे भेटत नाही मला नीट. चांगलं जसं मला पाहिजे. कारण माझं बजेट आहे पंधरा ते वीस या एवरेज मध्ये
हा.
म्हणलो आणि एक एक्सपिरियन्स सांगितलं तरी तिने मला तेवढंच म्हणालेत. बारा, दहा बारा, दहा बारा एवढंच म्हणालेत. मग त्यांना काय म्हणलो, तर तुमचा एकदा बाबा मला पंधरा प्लस भेटत असेल तरच मी येतो.
हम्म.
म्हणलो आणि तेनी म्हणलीत. हो, सर या की तुमचे एक्सपिरियन्स काय सांगं? मी म्हनलो माझ असं अस एक्स्पिरियन्स आहे. तीन साल मी हेज अ ट्रेनि ट्रेनर म्हणून होतो. तिथ बिझनेस डेव्हलपमेंट हेच पण काम केलंय मी, आणि एक वर्ष आदर अकाउंटिंग म्हणून पण काम केलंय. मी म्हणल मग त्यांना तिने म्हणलीत चालेल सर. तुम्ही, या एकदा इंट रव्ह्यूला मग तुम्हाला सगळं आम्ही माहिती सांगतो. मी मग गॅरंटी देतो. पंधरा प्लस तुम्हाला पेमेंट भेटेल. असं म्हणलीत तेनी
ती काल गेलतो आपण तिथं?
नाही नाही ते दुसऱ्या ठिकाणी त्यांच्याकडनं कॉल आलता की. परवा दिवशी परवा दिवशी गेलतो की नाही आपण
हा.
तिथनं कॉल आलतं की मला, तेनी म्हणलीत मला विचारालतीत काय तुमचं रजिस्ट्रेशन करायचं का नाही? सर म्हणलीत मी म्हणलो, मॅडम एवढा कमी पेमेंटमध्ये मी करू शकत नाही कारण मला इचलकरंजी च्या कोल्हापुर अपडाऊन करावं लागते. मग एवढं कमी पेमेंटमध्ये माझं होणार नाही. मग बघा. मॅडम काय पंधरा ते वीस रेंजमध्ये कुठला जॉब असल वेकेन्सी असल्या तर सांगा. मला म्हणला बरोबरच तिने म्हणली बरोबरच चालते. मॅडमला हे मॅडमशी एकदा बोलून घेते. मग त्यानंतर सांगते तुम्हाला, बोलली.
अरे ते नव्ह त्यापेक्षा टेलिकॉलिंग च बघतोस काय बघ की
टेलिकॉलिंग. अरे मी टेलिकॉलिंगला पण अपलाय केलतो. वर्क फ्रॉम होमचच असते ते,
अरे यायला जरा वेळ लागते काय. खरं एकदा लागलं की नाही. भारी आहे रे ते. त्याला कसं हाय सांगू. फक्त कॉल वर बोलायचं वर्क फ्रॉम होम किंवा ऑफिस जरी असलं तरी कॉलवर बोलायच आणि इंग्लिश वर म्हणजे, इंग्लिश इंग्लिश आपण इम्प्रुव करून इंग्लिशच्या हेच्यात गेलो की नाही इंटनॅशनल ला
हम् हम
तर मग तिकडे पेमेंट आणि डबल आहे. पस्तीस- पंचेचाळीस आणि मध्ये आहेत ते पेमेंट.
हा अरे भेटत नाही रे. म्हणजे कुठं भेटणार मग टेलिकॉलिंग चं?
तोच विषय झालंय. कोणतर वळकीच पाहिजे हाय.
तेच ना कोण देइल. कोणाकडनं म सांगू मी काय कळणा झालंय मला.
आता पुण्याला मी म्हटलो बघ जाणार आहे. तेव्हा मी टेलिकॉलिंग तेच बघू काय म्हणालोय. कारण परवडते तिथे, आणि आहे तिथं दोन तीन खर फक्त जवळ कुठं पडतय ते बघाय पाहिजे तिथन. म्हणजे माझं आधी कुठलं फिक्स होईना सोड. कुठ घ्यायच? कुठल्या एरियात घ्यायच? कुठला घ्यायंच?
हम्म हम्म हम्म. अरे मला तेच समजाण झालंय, काय करू आता इणी म्हणाले होत की मला. काय समजा ना आता हनी मला या एकदा चौकशी करून घ्या म्हणून. तू किती वाजता जाणार आहेस कोल्हापूरला? तू किती वाजता जाणार आहेस कोल्हापूरला?
ह कोल्हापूरला म्हणजे डी वाय पाटील कॉलेज नाही काय.
हा.
तिकडे जाणार आहे. आता मित्र म्हंटला फोन आवलेला आता मगाशीच.
हम्म!
जेवतो आणि निघतो म्हटलं लगे.
हा हा हा.
अरे फक्त तिकडे जाणार, बाबा तुमचं कॉलेजच फी किती आहे फायनल? किंवा एज्युकेशन लोन साठी काय काय कराल लागते एज्युकेशन लोन करणार रे!
हम्म हम!
त्याला काय काय करायला लागणार तेवढं विचारणार आणि लगे येणार.
बरं मग तू जा, मग मी बघतो कोणाला तर घेऊन जातो मग‌.
आता आणि जाणार आहेस?
मग आता बघतो ना काय म्हणता ती नी आता तसच असलं तर मग त्यांना सांग तो मॅडम तुम्ही सांगितलं असं.
आतापताना परत एकदा काॅल करणार मी.
बोलवल्यात आता.
होय बलावला त्यांनी.
त्यासाठी फोन लावलेलीत होय.
होय त्यासाठी स्वतिनी म्हणलीत मला मला लक्षातच आलं नाही, ते तिथ अजून तिथे एक इंटरव्यू होतं माझ.
म्हणद मी सकाळीच कॉल केलो असतो त्यांना, बाबा तिथनच मी इंटरव्ह्यू देऊन आलो असतो.
हा मग उद्या उद्याच कर म्हण सांग की आणि उद्याची आणि आजची
माझात आता असं प्लॅनिंग झालं आहे, की बाबा आता माझा हप्ता आहे दहा एक तारखेला, सात तारखेला आणि दहा तारखेला.
एक तारखेला, सात तारखेला, दहा तारखेला, आहे कती टोटल.
टोटल असा बघयला तर सात हजार हप्ता माझा.
सगळं तिनही मिळून.
हां.
म्हण कि मत
मग, मग त्याचं आता मला नियोजन लगायला पाहिजे उद्यापासनं.
काय करणार आहे आता सात हजारसाठी.
मला तेच काय कळना, आता मी हे बघ सात हजार तर नाही म्हण मी आता दोन तीन हजार, तीन हजारच हा माझ्याकडे प्लॅन मी ते प्रथमे मेष कडन मागून घेणार आहे. कारण मी अ थो -थोडा दिवस त्याच चगडं होतो कामाला मग तेवढं मी. त्याला सांगणार तेवढं दे म्हणून, कारण गेल्या महिन्यां पण पाचशे रुपये द्यायचं राहिल त्यांच.
हा.
थोडं तिथं जा सांगणार.
ह
आणि तेच म्हणाला आता, का स मी आठवड्यात एकदा जात होतो, जाणार होतो. हो ना तिथं कामाला ऑफिसमध्ये.
हम तो का बाराशे का दीड हजार म्हटला नव.
हा पण, त्यांनी स्टार्टिंगला काय म्हणलेत, जोपर्यंत पूर्ण काम संपत नाही याचं. तोपर्यंत फुल टाइम कर, मग त्यानुसार तुला दहा हजार म्हणजे दहा हजारच्या दिवसा यानुसार मी तुला देतो. पेमेंट मला दिली, मग तिथं आता बघ तुम्ही आता उद्यापासून जमलस तर मग तिथं जातो ना, थोडा दिवस करतो तिथं. सांगतो त्यांना थोडे दिवस मला सुट्ट्या हाएत, मग तिथं येतो म्हणून
त्यांनी किती दहा हजार दिला आहे का बारा?
दहा हजार का देतील? दहा हजार नाही देत. हार्डली दिवसानुसार हे तीनशे चौर्यांशी दिवसा नुसार-
आस व्हय. भारी हाय कि रे, कधी बोलवलेत मग तुला ते इंटरव्ह्यूला
कुठं इंटरव्हू? आत्ता बोलवल्यात मला, तिथं येणार होतास सर काय झालं म्हणणाल्यात
काय ऑनलाईन ते न होतय काय विचार की?
ह ढेकळ हाय तवा काय इंटरनॅशनल हाय व्हय.
आर नाही उद्या तेन आलं तर, विचार रे तसं.
आता उद्याच म्हणजे, मला सारखं सारखं नको वाटलंय रे, कोल्हापूरला मला वैताग आलाय आता कोल्हापूरला जायला.
तू आज गेलास आणि उद्या आणि बोललवली तर, मग डबल फेरी करणार.
नाही उद्या कश्याला जाऊ मग, मी आता आज मी जावून सगळं कन्फर्म करूनच येणार हाय. आता बघतो की, मी आता सगळ कन्फर्म करून येतो, तिथलं आता कुठलं कुठ बगतोयच ए त्याला ताण देतो. अजून कोणत कोणत इंटरव्ह्यू होतो? चेक करतो. त्यानंतर सगळंच करून येतो मग आजच
माहिती हाय तुला कुठ कुठ हाय ते?
हा तिने मला ऍड्रेस पाठवतो बोलल्यात, एका एकच आहे रे, मे बी एकच हाय तिथं.
बघतो, तिकडन जवळ असल तर, मग माझ आवरल्यावर, पण फोन करतो तुला.
हू हू चालतय मी पण बघतो, अ काय होतय आता जातो किती? पाच वाजूपर्यंत आहेत म्हणे, तिथं तिनी
आता किती वाजल्यात?
किती वाजलेत? आत्ता अडीच वाजल्यात जातो की, तीन साडेतीन पर्यंत बगतो घे. भूषणला विचारताय का तो कुठ हाय? नाही तर त्यालाच घेऊन जातो.
यील नव्ह ते.
काय माहित आला तर आला नाहीतर, एकटं जायचं. अस पणं सकाळी पण एकटंच गेेलतो.
हम् आज सकाळी सांगितल असतस, गेलो असतो आपण
नाही रे, म्हण की तुला घेऊन जाणार होतो, मग काय झालं, काय डोक्यात काय आलं माहिती हाय काय? आता तू कंटिन्यू दोन तीन दिवस झाला बाहेरच हाईस, कॉलेजच्या कामामुळ काय त्या अन् कामामुळ अजून मी तुला घेऊन गेल तर, मग तुझे घरचे मग म्हणतील ना, सारखं सारखं कुठं कुठं जाहत असतोस तू म्हणून? म त्याम त्या विचारानं मी तुला काय बोललोच नाही. माझं मी जाऊन आलो.
एवढं पणं काय विषय नाही सोड.
आ म्हणजे असतय रे, प अ प्रत्येक ठिकाणी आता आमच्या घरचे पण बोलत्यातच की, मग सारखं सारखं बाहेर वगेरे असलो तर
हम् बोलत्यात तस.
ऍटलिस्ट अ च कामाला जात असेल तर, काय नाही बाबा उगस फालतू फिरत असेल तर, बोलणारच ना.
हा काम तर काय करत असल तर, कशाला बोलत्यात.
हुं मग.
म आता तू हे बघणार का? ते कस काय होणार रे?
क्या करणे, भाई कुछ पाने के लिए कुछ तो करना पडता है.
अ न नियोजन काय सगळं, बिघडल्यागत वाटालय की मला सगळं.
अरे माझं असं म्हणजे, डोक्याच तासलं व्हालय की, नाही भावा काय सांगू मला काय समजना झालय की, नेमकं मी काय व्हालय माझ्यासोबत माझी अ का सनी आलेय का काय? आलं मला लक्ष्मी माझ्याकडनं गेलेय असं वाटालयं. ते रील्स नाही का? आपलं रि अरेर सन्या काय रे? अरे ऐक ना, ते रील्स नाही काय? लक्ष्मी गेल्या, शनीची दशा लागल्या.
लक्ष्मीने ब्लॉक किया है, शनी याद करता है नाय, ना श शनीने फॉलो किया है आणि
आणि अ यमराज ने र कस तस झालं माझ्या सोबत. फक्त सनी न फॉलो केलयं अजून अ त्यांना राव काय म्हणतात ते?
मी काय म्हणू रे, मला तर ब्लॉकच केलय की लक्ष्मीनं.
मला पण ब्लॉकच केलाय, का अजून कुठे आले माझ.
आणि तवा कि नाय मर्दा माझचं खर्चा साठी पैसे आणि
अरे तुझा हप्ता तर नाही भावा, तू नाही कमव म्हणजे थोड दिवस काय केला, नाही तरी तुझं काय असं डोक्याला तरी पण आमचा हप्ता आहे रे हप्तावाल्याला विचार काय असतयं, ते महिना संपायला आला कि. कि माझं जसं जसं दिवस चाल, अरे ऐक ना अरे ऐक ऐक तर माझं जस जस दिवस चाललेत की नाही, तस तसं माझं तस आ असं